ह
ह हॅलो. काय करत आहे? काहीच नाही झोपण्याची तयारी. हो का? माझी पण. आणखी? काहीच नाही बस निवांत.
मी झोपली का? तुझी मुलं
हो ग. तुझी. माझे पण.